बोला बोला ना हा काय आवरडलं
हो माझं आवडलं तुमचं
हो आवरलं बघा
ह ह
काय चाललंय आणि
अ काही नाही बसली हो आज जरा बाहेर गेली होती
हा हा
इतक्या त आावरलं बस जेवण वगैरे झालं
हो आमचं झालं तुमचं
हो माझं पण झालं
हा हा हा मुलगी
स्कूलला गेली.
गेली का?
हो.
हा, हा, हा.
तुमचा पण एक गेला आसेल ना?
आज नाही गेला तो, काल ती फुटबॉल मॅच होती ना रात्री वेळा लेट न होती तीन वाजूपर्यंत बघत बसलेला पप्पांच्या बरोबर तेच्या.
हुं, हुं.
मग आज स्कूललाच नाही गेला.
आच्छा तुम्ही काय भाजी खाल्ली आज?
आज आम्ही तो वडीचा भात करतो तुम्हाला माहिती आहे का?
ह
वरीचे तांदूळ असतात त्याचा भात.
अच्छा ते अशे बारीक आपल्या बघरी सारख्या असतात तेच ना?
तेच तेच तेच तेच आमच्या सासूबाईंचा उपवास होता, मग त्यांना केलेला होता भात त्यो वरीचा मग तोच सर्वांनी आम्ही खाल्ला. थोडा एक्स्ट्रा केलेला.
हं, हू.
तो थोडा थोडा खाऊन बसलो त्यानच पोट भरलं.
हू हू.
आणि गरम गर तो तांदूळ भाजून घेटले आणि बटाटा चिरून घेतला, शेंगदाण्याचं कूट, तेल घालून त्यात भाजलेले तांदूळ टाकले आणि अ आपले शे बटाटे पण टाकले त्यात भाजून घेतले बारीक चिरून आणि त्यात शेंगदान्याचा कुट पण मिरची घातली आणि मगं अ पाणी ओतून शिजवून घेटला.
आच्छा म्हणजे आपण जसं भगरीची खिचडी करतो तसाच केला ना?
हा हा हा तश्या टाईपच हो.
आच्छा
हो.
बाकी म काय म्हणता आजून?
आणि की काही नाही बघा पाऊस वगैरे आहे की नाही?
हम्म हा ओ आज जरा आला होता थोडासा.
हा.
तुमच्याकडे?
हो आहे आमच्याकडे पण थोडा थोडा आहे. थोडा थांबून, थांबून, थांबून चालू आहे.
आ म्हणजे आता चालू हेत का?
हो चालू आहे.
आच्छा आच्छा.
आणि काय म्हणताय म?
बाकी मग अजून काय म्हणता, काही नवीन रेसिपी वगैरे तुमच्याकडची काही
आता माझ्याकडे मी का असं काही नवीन काही जास्त म्हणजे नाही रेग्युलर आहे हेज बनवते. तुम्ही काय बनवता तिकडं?
आम्ही इकडे ना आपल नवीन रेसिपीमध्ये इडली, ढोसा,
हा ते आहे ना ते आहे ते आमचे असे रेग्युलर मध्ये आहेत ते उपवासाचे वगैरे उपवासाचे नाय, सॉरी नाश्त्याचे वगैरे इडली, डोसा, हा आप्पें वगैरे पण बनवतो ते काय बॅटर सेमच ना सगळ्याच? हा
मग तुमच्याकडे काय काय पीकतं शेतामधे तिकडे?
अ नाही मीे आमच्या इथे शेतीच नाही, आमची पण पिकतं इकडं ऊस वगैरे असतो ना ऊस असतो शेंगा भुईमूग शें‌ शेंगा असते ना? भुईमुग भुईमुग असतं आणि सोयाबीन वगैरे असं कोण कोण कोण कोण काय काय घेतं. काय मला इतकं माहित नाही खरं एवढं ऐकून तरी माहितीय
हा हा म्हणजे मग तुम्ही कोल्हापूरमध्येच पहिल्यापासून स्थायिक तिथेचय का?
हो हो हो इथेचय
हं हा-
जास्त करून इकडे, ऊस वगैरे असतो जास्त
हो! कोल्हापूरला ऊस जास्त असतो.
हो आणि काय तुमच्या इकडे काय पिकतं?
आमच्याकडे आमच्याकडे जास्त गहू, हरबरा, सोयबीन
हा ह हा हा हा हा
माझ्या माहेरी कांदे, ऊस, सोयाबीन हरबरा असे पिक घेतली जातात. द्राक्षे पण घेतले जातात
हो का? हा ह ह
हो
हं
म्हणजे ते ऋतुनसार पिकं असतात ना? हम्, आता पाऊस पडला ना, मग आता सोयाबीन पेरायची
हा, हा हा
म दिवाळीच्या पिरेड मधी गहू
हा, हा, हा आमची शेती नाही, त्यामुळे मला शेतीतलं इतकं काही माहिती नाही
हा हा,, म तुमच्या माहेरी पण नाही का मग शेती?
नाय, नाय माहेरी पण नाही, सासरी पण नाही
ह् हम्,, तुमचं माहेर कुठलं?
कोल्हापूरच आहे,, इथल्या इथं हा इथल्या इथच हाय. दहा मिनिट लागतात फक्त जायला.
अच्छा! मस्त म
हो हम् आणखी काय म्हणताय?
मग काही नाही. बसली
हा, हा हा
मग दर्शनाला, मग तुम्ही, असं म्हणजे देवीच्या दर्शनाला जातात का? अधून मधून
हा, अधून मधून जातो ना,, आम्हाला तिकडेच जायला लागतं. काहीतरी हवं असेल, शॉपिंगला वगैरे तिकडं भादबा रोड म्हणून आहे ना बाहेर शॉपिंगला हा, आम्ही तिकडेच जातो, काय घ्या खरेदी कपडे, वगैरे घ्यायचे असेल, काय असेल मग तसंच आम्ही, काय जरी करायला गेलो की, मग देवीचं दर्शन होतच आमचं
हम्म हम आ मग असं प्रत्येक वेळेस तिकडे गर्दीच असते का? असं काही नाही
हं गर्दीच असते
म्हणजे कधी पण या, गर्दीच असते का?
हो, हो, कधी पण या, गर्दीच असते. आणि दसऱ्यात पण गर्दी असते जास्त, दसरा म्हणजे भरपूर गर्दी, इतकंऽ की गर्दी असते. कि लाईन ला मला वाटतं, तीन चार तास थांबावं लागतं. इतकी गर्दी असत्या. हो, आणि काय मग,, मुलगीच टिफिन वगैरेऽ सगळं आवरून गेलेलो मी,, बाहेर.
काय म्हणता?
बाहेर गेलेला ना, मग टिफिन वगैरे सगळं आवरून गेलेला.?
हो, सर्व आवरून गेली होती, फक्त थोडेसे भांडे बाकी होते.
हो का?
हा,, तिचा आणि तिच्या पप्पाचा टिफिन सकाळी सोबतच होऊन जातो.
हा, हा हा,,
आ, म्हणजे दोघांची भाजी वेगवेगळी असते, पण मगऽ ती किती आठ साडेआठ वाजता जाते, आणि तिचे पप्पा नऊ वाजता जातात.
हा, हा, हा हा,
मग त्यांच्या दोघांची टिपीन मी सोबतच करती, मग त्यांऽ त नाश्ता पण म नंतरुण त्य-ते गेल्यानंतर सा स सासरे आणि मी म आमच्या तिघांचं बनवते
हा हा ह सासू सासरे अस घरी असतत
अ हो सासरेन माझे शिक्षक होते के के वाघला. मग आता त्यांना दोन तीन वर्ष झाले, ते रिटायर झाले. एकवीस मध्ये रिटायर झालेत ते.
हा हा, हा,
हम् हम,
चांगला य ना मऽ
मग ते घरीच असता म,, म्हणजे बाहेर जाता फिरायला,, चक्कर वगैरे मारायला मित्रांसोऽ सोबत,, मग सं्याकाळी पणऽ साडेपाच ला गेले का म सात साडेसात वाजताच घरी येतात
हा हा हां हां हां
आणि सासूबाई असत सासूबाई कधी कधी चक्करला जाता कारण जावीची छोटीशी मुलगी आहे ना म ती त्यांना सांभाळाव लागते. कारण जावेच पण वर्क फ्रॉम होम चालू हेत ना माझ्या.
हा हा हा हा हा म ते जाऊ हा तुमच्या म्हणजे तुम्ही जाऊ आणि तुमची तुम्ही तिथेच राहता का दोघी.
हो म्हणजे ना पाच मिनिटाचा अंतर आहे ती पाच मिन त्याच्या अंतरावरती रोहाऊस आहे तिकडे माझी जाऊबाई असते.
हा हा
म तिचं वर्क फ्रॉम होम असतं ना म तिची छोटी मुलगी आहे दोन वर्षांची. म ती सासूबाईकडेच असते सांभाळायला
हा हा हा ह आणखी काय म्हणताय मग
आणखी काय नाही तुमच्या सासूबाई कुठे शॉपला म्हणजे तिथं जवळच आहे का म ते शॉप जॉबला जाता तिकडे
हो हो जवळ जवळ म्हणजे तरी दोन किलोमीटर आहे.
अच्छा ओके अ कसलं शॉप ते
अ आपलं गाडीच शोरूम वगैरे असतात ना
हो हो
त्याचे अ पार्ट वगैरे असतात
हो हो.
हा. त्याचे श त्याच हे शॉप आहे ते. पार्ट पार्ट किंवा ते मशीन म्हणलं, तरी चालेल. आपले. अ सी काय सीएमसी एमसी मशीन वगैरे नसतात का?
हो हो.
अ ऐकून माहीतीये का तुम्हाला?
हो. म, ते, म तिद म्हणजे, नक्की त्या काय करता जॉब तिथं. म्हणजे काम काय करतात.
त्या, हाऊस किपिंग साठी जातात.
अच्छा. ह ह. ठीके ना. मस्तय. घरी बसून पण काय?
हा बसून पण त्यांना नाही जमत काही. त्यांना असं घरी व्यायाम होत नाही म्हणतात बसून. त्यामुळे जातात त्या. हम्म. आणखी काय म.
बाकी काय म्हण
पहिला पहिला होते शोरूम मध्ये होते. गाडीच्या. मग तिथून सोड ल. आणि परत तिकड आता ते असं ते मशीनचच हे आहे ते. कंपनीये ती मशीनची.
हो.
हम्म तिथे जातात मग आता. काय नसतं काम जास्त. सगळं कम्प्युटर वर्क आहे तिथं त्या दुसऱ्या हेंच आहे ते, मग ह्या एकट्याच असतात. तिथं असं काही जास्त काही, काम वगैरे नसतं. एक थोडं एक दोन तीन तास असतं तेवढं. त्यामुळं, हा काम जास्त नाही त्यामुळं. असू दे म्हणतात. खरं फक्त जायलाच तेवढं थोडं लांब पडतं. म मिस्टर वगैरे सोडतात. एक एक वेळा.
हा हा, मग दोन एक तासच काम करता का त्या? म घरी येता का?
नाही तस, नाही! नाही! घरी येत नाही. तिथेच असतात त्या. पण थोडं बसवून. आपलं मोबाईलवर बोलत वगैरे बसतात. असं टाइमपास होतो तिथं, हा. टाइम आहे ना त्यांचा. आठ ते चार-साडेचार पर्यंत आहे. पण तिथं आ तय. आठ वाजता, आठ, साडे-आठ पर्यंत जातात आठ, नऊ, दहा पर्यंत त्यांच काम होतं, परत बसतात, मग परत आणि थोडं काही काम असेल तर थोडं हे करायचं अर्धा तास. परत बसायचं. असं आहे. उठत-बसत आहे. असं जास्त नाहीये.
हम्म, हम्म. ठीके मस्त म्हना.
हा! चालेल चालेल ताई, ठेवा तुम्ही तिकडून फोन.
हो हो.